हॅलो
हॅलो
हा मग मशीन लावली का
होय तेच त्यापेक्षा एक भराभरा काढलेलं बरं वाटतं ते गेलाय मावशी काढ नंतर ये होय लगेच काढत नाही नंत काढू तेय
हा
पझमुळ मग नाही हातानच काढलेलं ते बरं वाटते अ
हा अ दुधचा आमची गई का गई आमची खरं म्हणजे देशी आहे ते
देश आहे म्हणजे पांढरी का आहे
हा पनरी
हा हा
ते कसं पुजायसाठी तेने आणल्या
हा हा आणि त्याच कसं देशी गाईचं तूप दूध हे चांगलं आहे नाव
होय चांगलंय दूध देत नाहीती आम्ही मध्ये काढत होतो पावशीवर खूप अर्धा आणि ते पण ते काही भाला घालून काढायला लागते तीन चार माणसं लागत म्हणजे त्याचा पाय बांधतात
हा
ह निम मग
ह हा
मग तरी पण ती लाता मारक्या
हा हा
मग कस तेव्हा मशीचा दु जरा म सा आटली होती ना
हा हा
मग पिले आमचं विकच दूध खात नाही
हा
मग असा व चला तेन होते म्हण तेवढंच थोडं थोडं काढत होत नंतर शिमस म्हणजे काय म्हणते इईल तवापासून ते मग बंद केलं
हा हा द्या आता मस्त गाव आहे काय नाही अजून
नाही मसं हे गाब आहे का नाही काय माहत दूध देते अजून
देतवर हा हा
हा देेते
हा हा
म्हणजे त्या दोन सकाळी दीड दोन सका संध्याकाळी दीड एक दीड अस मग अर्धा अर्धा ठेवतोय घरात सकाळ संध्याकाळ
हा
सकाळी कोण शक्यतो खातच नाही. तू ज त्याच्या कामाला जातात. मग संध्याकाळी दूध -भात तेन खायला लागते थोडं. आणि असं, चहाचा कोण शोकीन नाही ना घरात. चहा कोण पितच नाही. तरच मी आणि आत्ती. पिव वाटल तर म धोगीच जण. नाही तर, लई पाऊस तेन पडला तर ते न करतोय मग. त्यामु
हॅलो.
हा, त्यामुळे दूध जास्त लागतच नाही.
हो. आता कसं दूध सासऱ्याना ही मुलं. सकाळी एक लिटर संध्याकाळी पण. ठेवायला पहिला सकाळी एक लिटर संध्याकाळी एक. लिटर अस ठेवत होतो. आता सकाळी एक लिटर आणि सध्या अर्ध लिटर ठेवतोय.
हा. हा, हा. फ्रीजमधे ठेवताय काय दूध? दिवसभर.
नाही. फ्रीज नाही चालू आमच. अहो मुलांनी आपून आपून त्याच दार बाद केलंय. फ्रीज बंदय मग. आता कसं गारठाय ना इकडं. उन्हाळ्याला जरा चालू करतोय, आणि मग बंद करतोय.
हा, हा.
हा.
आम्ही पण नाही पाणी ते काय. दूध, दही.
हा, हा.
हे तेवढं ठेवते मग, माळव ते.
हा, हा. ओ. कडी काड की. मुलं, एखादा द बाहेर गेला
हा.
हे हाय त माझ्याजवळ.
काय, भांडायला आल्यात होय.
होय, भांडणं. आज शनिवार- रविवार काय सांगायलाच नको. क्लास लावले आणि आ ता दुसरीचं, गावात हिथं.
हा.
क्लासला जात्यात, आलं की.
हा, हा.
हम्म. आतापासन बघा कि, दुसरीपासन तास चालू. आम्हाला कधी तास आणि क्लास काय, बाहेरच माहितच नाही बाबा.
हा. दहावीलाच डायरेक्ट.
होय. दहावीलाच की. म आम्ही पण दहावीलाच क्लास लावलेलत बघा.
होय. आम्ही नववि, दहावीला, लावला होता.
होय आता नऊ, दुसरीपासन चालू झाले बघा. पहिलीपासन आणि दुसरीपासन.
आणि सगळी मुलं जातेत, त्यामुळे ती पण जातोच म्हणत्यात ना. एका दुसऱ्याच बघून. फी काय थोडी हाय. पाचशे रुपये घेतात महिन्याला.
हो. ह्यांच, तीनशे रुपये म्हटल्यात. दुसरीला. ती गावातचय, एकजण.
हम्, हम. शिकवतेत का चांगलं? आपण एक दिवशी जाऊन बघायचं. शिकवायची पद्धत तेन.
आता दोन, दोन- तीन दिवस झाले चालू केलेय.
हा.
तीन, तीन रुपय. तीनशे, तीनशे. हम्म. ते आजी तर म्हणून होित्या कशाला आत्तापासून यतास म्ह अस दु मुलं जात ना यांना पण वाटते नाही आम आम्ही पण जाव असं वाटत
जाऊ होय वाटतेय
आम्हाला व हे आहे शाळेत पहिले परिस्थिती नसल्यामुळे एका वत दोन विषय घालाय जावो आम्ही पण
होय आम्ही पण तसच केलंय
व या प हे पुस्तक दफ्तर पाहिजे आता मुलांना नुसार पाहिजे म्हटलंवर पाहिजे कुठलं काांदना आणि हे नसे ते पेनातल्या रिपेल न लिहून दिवस काढल्यात खोडलंभर मिळायच नाही का वही मिळायचे नाही बाकीच्या मुलीच्या एकदम क्लासमेंटच्या वया बाारीतल्या आणि आम्ही ल परिस्थिती आता काठवली की घेऊते म्हणून माझ्या मुलांना शाळेविषयी ज काहीत पडू देत नाही एक एक दडजन सगळं आधी आणून ठेवायचं
हा हा
पर असं जा टोली कडन पाणी ते आव
ह होय होय अगस आपण पहिला ते दस दिवस बघितले तर आपल्या मुलांना त्यांना पण ते याला नोकस वाटते ना
हो
हा त्यांच तर चांगलं बावा
होय अभ्यास केला किती बरं वाटत हो
हा
सून घेत तेवमुळे तुमच्या कितीला अंगणवाडीला आहे ना तो
अं आता अठ्ठावीस ला पूर्ण होते तीन पूर्णच होतं लागते
ह्या ह्या महिन्यात
हा आता अठ्ठावीस ला
हा हा मग आता आमच्या ह्याला ह्या महिन्यात आता बावीस तारखेला बुधवारी अ सास आपून सातवं लागते
हा हा
पहिल्या गेलाय तो हा आणि त्याला आता मेला सात पूर्ण होऊन आटवं लागल म्हणजे एक वर्षाच ह डिफरन्स आहे असा
दोघांच्याार
हा हा
ह ह
ते आता शिक्षणाला बरं पडतंय अ खरं लागोपाठ असल्या का नाही
होय होय आणि डिलेिवर्हरीत पण ल हे झालं नाही ना लगेच होऊन गेलंय एका संघ एक ना
होय वय
हम् तसच म्हणत होतो आम्ही पण खरं
का ना अजून हय होय हा हा नॉर्मल आहे ना डिलेव्ही तुमची कशी झारा
नाही सिझर आहे सिझर आहे मग सिझरवाल्या ना कस त्यांनी डॉक्टर सांगते तीन वर्षांना
होय दोन तीन वर्ष हो
हा
हम्म
त्याचा तो शाळेला चालला खायला लागला स्वतःहून आता सकाळपासून काय खाल्ला नव्हता बघा
नाही ते बरोबरच आहे का गोष्ट माझ्या मु मुलाला कण पहिल्या दूध पण मिळालं नाही अंगावरलं आणि निष्काळजीपणा नुसत त्याचच आपण त्याला घेऊन बसत की ते नुसता वर्षा वर्षाच होतं बघा सव्वा वर्ष पण झालं नवतं
हा
तोरी हो झाला चा हलू आहे पहिले मला जाव
ह ब
मणन
मगे ना आज डब्यातलं शाळेत घालून येईल का डबा काही सुद्धा खाल्ला नाही शाळेतला खाऊ खाल्ला नाही हम्म हम् म आता येताना बारा वाजता येत त्यांना मी त्याला घेऊन आलो शाळेत न आल्यावर हातपाय धऊन दोघं पण जेवाय बसलो मला म्हटलं मोबाईल लावून दे मगच मी जेवणार मग लावून असं लांब ठेवला मग खाल्ला त्याचा तो बुडवून आम ठेव
मग आमच्याती तसंच आहे मग मी पण आहे बसल्या वैबी खोयाचा बाजारवर बघत बसत ेतऊ युट्यूबला मग मी ते मराठी गोष्टी लावून देतोय
हा हा अ ते जरा मोठे तो गोष्टी त्यांना कळतात
हा हा आणि मग ते शेवटला कसं त्या काहीतरी सांगतात नाही त्याचा उद्देश काहीतरी चांगला मग ते लावून देतल मी नसल कोणी खुल्या तर बाजार बघतात मी असले की मग लावून घेत नाही ते ते ते लावते मराठी गोष्टीच्या
हा हा मोबाईल बघत खातेत ती पण
हो मोबाईल बघ तर दूध पिताना मोबाईल जेवताना मोबाईल उपकार केल्या सांगते बघ देणार असलीस तर जेवणार नाही जेवणार नाही
हा मग ये पण तसंच आहे की तुला मी सांगितलंय ना मोबाईल दे म्हण े ना
हा ते तेच तेच परवा दिशी म्हटल उपकार केल्या केलाय सांगायच नाही म्हटलं मोबाईल पण मिळणार नाही जेवायला पण मिळणार नाही जेवाय पण वाढो नाही मोबाईल पण दिलो नाही या
हा जरा मोठे येतोकळती य ते जरा लहानपणी सवय लाग जात काय मोबाईलचं
कुठलं व रडत्यात म्हणून असं दिलेलं का नाही पहिला पहिल्या घरात ते आणि त्या आमच्या सगळ्यां चौ चार ख का झाले की एके का झाले की काण मोबाईल खाली ठेवायला तयार नाही गावात बाहेर क्सला पण घातल्यात बाहेर जातात
होय होय जाऊ तिथे पैसे जाण्याच काय नाही टाईम तर त्यांचा अभ्यासात जाईल ना ल लक्ष लागते नंतर एकदा अभ्यासाची गोडी निर्माण झाली की परत नाहीत ती मोबाईल मागणार
ना येववय
जर आपल्यास वळण लाग असत व
होय होय
मी एकमेकांच बघूनच येरश ना पोरं शिकतात
वय
याला येतय मला का येत नाही असं
वयसक्या
हा थांबा
हा